बोला की, बोला कि.
हम्म, आपला हा तिसरा कॉल आहे बर का मी आता चेक केला.
तिसरा काॅल आहे का?
हा हा.
ह हा, म आणि एक केला की चौथा होनार. आणि एक केला की चौथा होतो.
मग?
बोला की.
आणि काही बिर्याणी वगैरे इत्या की नाहीय?
बिर्याणी काय नाही हो, म्हणजे एवढी, एवढी जमत नाहीये, थोडीफार तुमची पद्धत जरा सांगा की?
आमची पद्धत
ना.
आमची पद्धत अ बिर्याणी म्हणजे पुलावा, पुलावा काय असं चिकन, बिर्याणी मट मटन बिर्याणी असं कुठलं
चिकन बिर्याणी सांगा की?
चिकन बिर्याणी व्होय चिकनच कस आता अ एक किलो तांदूळ असले की, एक किलो चिकन घ्यायचा.
आ.
हा, मग त्याला कस ते तांदूळ ते वेगळ असत्यात ते तांदूळ अ आणून आणि एक अर्धा तास भिजत घालायच जरा.
भिजत ठेवायचं.
भिजत घालायचं आणि अं मग चिकन, चिकनला तेन धुवून तेन सगळं. त्याला आले, लसूण पेस्ट चिकन मसाला परत दही, लिंबू हळद, मीठ अदरक, लसूण पेस्ट. आणि कोथिंबीर. परत हे सगळं मिक्स करून एक तास दोन तास ठेवायचं.
मॅरीनेटला.
हां चिकन
मॅरिनेट करूनं.
हा चांगलं मुरू द्यायचं ते म्हणजे मीठं तेन घालायचं थोडं तिखट हा थोडं तिखट घालायचं. आणि एक दोन तास असं म्हणजे मिक्स व्यवस्थित एक जीव मिक्स करून क नाय अं दोन तास ठेवायचं तसं ते मुरल्यावर मग ते चवीला चांगलं लागतयं नाय.
हं हा मग ते ते सगळं तिकडं ती प्रोसेस चालूचं असत्या तोपर्यंत तिकडं अ तांदूळ घालायचं भिजत एक अर्धा तास. हा घालायचं मग ते होवूपर्यंत अ कांदा आता एक किलोला पावशेर कांदा असं तळून घ्यायचा.
अ.... ब्राऊन कलर वर हं असं तळून म्हणजे असं कुरकुरीत
अं म्हणजे लाल कलर यूसतरका का.
तांबूस जरा तांबूस कलर येऊपर्यंत कणी तळून हा तळून घ्यायचं हा मग ते तळून घेऊन ठेवायचा बाजूला. मग परत आणि मग हा मग पुदिना पुदिना पण घालायचा त्यात.
पु पुदिना हा पुदिना आपण ते त्या चिकन मध्ये पण घालायचाचं पुदीना आणि हा मग हा आणि मग नंतर मग अं जे तांदूळ आपण भिजत घातलेलं असत की नाही.
हां.
ते शिजवून घ्यायचं म्हणजे किती अं पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचं ते.
पंच्याहत्तर तां तांदूळ
हा तांदूळ असं म्हणजे जास्त शिजवायचं नाही मिडियम मध्येचं अ ऐंशी ऐंशी हा, पंच्याहत्तर, सत्तर पंचाहत्तर टक्केपर्यंत शिजवून घ्यायचं.
हां.
म्हणजे का? नंतर आपण चिकन ते, फ्राय करत असतो त्यावेळी चिकन पण निम्मं -अर्धां शिजतयचं.
शिजतयं होयं.
आणि मग नंतर ते राहिलेलं आपलं बिर्याणीच तांदूळ भात ते आणि ते, असं पॅक करून ठेवल्यावर ते होतंय ते बरोबर व्यवस्थित.
हा हा
हा, मग नंतर मग नंतर म ते तांदूळ आपण ज्यावेेळी उकडत असतोय की नाही ते
त्यावेळी जरा हे टाक टाकायच, तूप किंवा तेल आपलं म्हणजे आपल्याकडं काय असेल ते घालायचं.
घालायचं हा.
हा, आणि मग तेलात आपलं अ हे तमालपत्र बदाम फूल अ, मसाला वेलदोड, लवंग, दालचीन, मिरी,
हे सगळं टाकायचं.
हा ते कधी टाकायचं, पहिलं पाणी उकळून घ्यायचं.
आणि पाण्यात टाक
हा, पाणी उकळून घ्यायचं आणि मग पाणी उ कळल्यानंतर अ, न, हे, हे सगळं साहित्य त्यात टाकायचं. आणि मग हा, पाण्यात. आणि थोडस मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं.
थोडं टाकायचं.
कारण आपण चि चिकन मध्ये पण आधी घातलेला असतय.
होय, चिकन मध्ये पण घातलेलं असतय
मग, त्यात टाकायचं आणि म नंत ते तांदूळ टाकून क नी अस हलवून कणी म्हणजे ते बघत राहायचं, किती टक्के शिजतय ते असं.
हा, हा.
म ते शिजलं की मग असं अ, पंच्याहत्तर टक्के शिजत आल की लगेच गाळून घ्यायच. सगळं, मग त्यातल मसाला जर आपल्याला पाहिजे असलं तर ठेवायचं. नको असलं तर मग काढून घ्यायचं, टाकायचं काढून बाजूला.
बाजुला ठेवायच.
असं करायचं, मग नंतर परत आणि मग कांदा कापायचा, बारीक मस्त पैकी कांदा टॅमॅटो कापायचं बारीक, कोथिंबीर परत हे पुदिना, हे सगळं बारीक कट करून ठेवायच आधीच.
आणि मग फोडणी, हा मग फोडणी देताना क नी हे सगळं हेची हे घालायचं हे कांदा, टमाटा, परत अदरक लसूण पेस्ट थोडी -थोडी घालायची आधी आपण चिकनमध्ये घातलेलं असत्या. -सास्ते.
होय.
मग ह्यात आता फोडणी थोडी- थोडी घालायची आणि विरघळले बिर्याणी मसाला, ते बिर्याणी मसाला पण घालायच आणि मग हे सगळं ते आपण मॅगनेट केलेलं असतय की नाई
हा.
ते. त्यात घालून क नई असं ब बराच वेळ परतवायचं ते त्याला तेल सुटेपर्यंत
हं.
हा आणि मग ते ते सगळं झाल्यावर हे सगळं टाकून झाल्यावर क नई, मग जरा लिंबू पिळायचा आणि
वर ना
हा मग लिंबू पिळायचा आणि परत परतवायचं आणि मग ते तांदुळ हाय क नई जर तुम्हाला म्हणजे अ द स क अ निम्मे निम्मेपर्यंत चिकन तिथनं पुढं तांदूळ असं करायचं असलं तरी पण करू शकताय किंवा सगळ चिकन हा थर लावू शकताय किंवा नाही पण लावू शकत आपल्या मनावर आहे तेे.
हा.
हा मग थोडं काढून त्यातलं निम्म्यापर्यंत लावला थर तरी चालतंय.
हा हा.
हा मग ते सगळ तांदूळ त्यात घालून क नई अस कापड वरन झाक कुन त्याज्यावर अस गच्च एक प्लेट घालायची वरणं पाहिजे तर त तूप सोडायचं हा तेल नाय तर तूप सोडायचं.
आणि मग पॅक करायच खरं ते कलर तेन सगळं ते घालत्यात पण ते मला नाय आवडत ते.
कलर्सच आवडत
कलर कलर पण चालतोय, घा घाल म्हणजे घालत्यात कलर पण मला आवडत नाही ग.
अ हा.
हा मग म्हणून आमच्याकड आहे ते सगळं मग ते ते मी काय घालत नाय हे साधी बिर्याणीच करतो मी पण छान होते ही साधी बिर्याणी मग त्यात बरंच काय काय प्रकार आहेत आणि भरपूर व्हरायटी आहेत ते सगळे घालत्यात. खर ते मला नाय आवडत त्याची चव वेगळी लागत्या आणि मी हे साधी करतोय ह्याची चव वेगळी लागत्या.
लागत्या हा.
हा मग मला हीस साधी अशीच आवडत्या.
साधीच चांगली नंतर ते कलर टाकून ते नंतर कलर च हे होते.
आणि कस्तुरी मेथी एक आठवणीने घालायचं बघ. कस्तुरी मेथी हा. त्यान पण स्वाद चांगला लागतोय त्यान म्हणजे ते कधी आपण हे करतोय की अ सगळं म तांदूळ तेन टाक होय की, शेवटी मग पाणी तेन घावतंय, हा ते. त्यावेळी की नाही, तांदूळ ते घालून भाजत असतो का नाही, चीक पण, त्यावेळी ते कस्तुरी मेथी अशी हातानं असं, कुसकरून असं, हे करून टाकायचं त्यात. हम्म! मग आणि दम द्यायचा झाली बिर्याणी.
होय! मग किती मिनिटं ठेवायचं गॅसवर ते?
ते काय म्हणजे, एक दहा- पंधरा मिनिटं ठेवायचं.
दहा- पंधरा
मग हे सगळं आपण करत असतानाच ते निम्म शिजत येत असतय.
हा! निम्म शिजतंय ते. मग एक पंधरा मिनिटात परत आणि बारीक मंद आचे वर ठेवायचं. आणि बा भात काय आपण आधी तांदूळ शिजवूनच घेतलेला असतय. आणि मटन पण चिकन भाजताना ते निम्म अर्ध शिजतेयच.
होय!
मग नंतर जास्त शिजवायला लागत नाही ते. दहा- पंधरा मिनिटात शिजतय ते. हम्म!
झालं मग एवढंच असतंय बघ आमचं. तू पांढरा रस्सा करतीयास काय? पांढरा रस्सा करतोय की, कसा कसा करतीयास? तांबडा रस्सा मी नंतर सांगतो. तू पांढरा रस्सा सांग पहिला मला.
पांढरा रस्सा काय चिकन शिजवून घ्यायचं. आपण अं धुवायचं चिकन
हा!
चिकन शिजत टाकायचं, जरासं नकळत तेल सोडायचं एकदम जरासं, त्या ते चिकन धुवून टाकायचं, जरासं बारीक चिरलेला कांदा टाकायचं मीठ टाकायचं. चिकन शिजवून घ्यायचं ते.
हं!
चिकन शिजवून घेतलं की, इकड मसाला आपला बारीक करायचा काजू काजूचं बिया, तिळ, खोबरं अ अ हे लसूण, आलं जरासं थोडंफार जीर ते सगळ मसाला बारीक करून घ्यायचा. आणि आपल्या खडा मसाला ना फोडणी मारायची. जरा तेल सोडायचं. खडा मसाला सोडायचा त्यात, हिरवी मिरची तेन घालायची आणि मसाला हे करून परतून ते घ्यायचे व्यवस्थित.
हा!
आणि ते पाणी ओतायचं शिजवलेलं चिकनच ते आणि चवी पुुरतं मीठ. त्याच्यावर कोथंबीर टाकलं की, झाला पांढरा रस्सा.
हम्म! मग प्रत्येकाची पद्धत वेगळी असतीया नाही. आणि तुम्ही हे घालत नाही, अ म्हणजे हा, हा ठेवते नंतर बोलूया.
कट करा तिकडंन.
हम.